बलकिम
आवाज येतोय काय गं
वायपॅफ्या
हम्म बरी आहेस का
निवांत बघ तु
हा मी पण निवांत आहे बघ चहातेन झाला
हम्म झाला बघ स्फूर्ती चा परवा बडे होता ना
कोणाचा
स्फूर्ती चा
अ ऐकू येईना ग मला व्यवस्थित
हॅलो
हा
दोड कट चा ग
बाड कुणाचा
एवड झाल
देवडकर
हम्म बी बी डिव्हजन मधली स्फूर्ती
हा हा हा कळाल कळाल की आता कळाल तिचा काय बड्डे होता
हम्म काय कराल्या काय माहिती कसली मॉडर्न झाल्या
ही कसली होती ग बाई आधी साळेत
अ जरा रेंज मध्ये ये की मला आवाज ईना तुझा.
याल्यात.
माझा यालागलाय तुला. तुझा जरा मला ईना.
हॅलो.
हा बोल.
गोड आहेत न
हा ेत ययेत. आणि काय मग पेपर तेन कधेत.
आता पुढच्या आठवड्यात बघ.
हां हा आता का सुट्टी आहे.
होय सुट्टी आहे. सकाळपासून करायला अभ्यास माहतय आता फक्त दहा क्श्चन. झाल्यात आणि एक किलो दुसऱ्या केलं की पाठीमागचे विसरतोय.
तेच आपला खरा अभ्यास. ते पेपर दल्या दिवशीच होतेय. काय न नसते किती दिवस आहे मग एक्झाम.
दहा दिवस आहे होय.
आपल्या
हां हां मग त्याच्यानंतर सुट्टी असत्या. काय म्हंटलीस.
बरला येंग म्हणलं.
घरला हा येतो की.
बी दहावी झाल्यापासून भेटायलाच नाही.
होय कुठं मिळायलाच नाही आपलं माझं जर पेपर असलं तर मग. तुमचा न असतोय तुमच असल की आमच असतंय काही ना काहीतरी चालूच असते.
बाकीची भेटल्या तरी तू फिरावला पण आली ना.
त्यावेेळेस पण मला जमलं नाही यायला म्हणूनच म्हणाले आता कुठेतरी जाऊया.
हम्
तु तुझी एक्झाम झाली की मग तुमच्या बरोबर सगळ्यांची होती नव्या.
नाही ते जितिन झाल्या वाटतं बहुतेक.
मग त्यांना सुट्टी असेल की.
हो मॅम.
तेजीची आपीची.
आपल्या पण शट्ट्य असेल आता फक्त त्यावरेचच प्रॉब्लेम आहे. तेजीची पण झाल्यात
खवरे खवरे मिरज मिरजला आहे नव्ह ग.
होय मिरज ला.
अ मग त्यांना फक्त वर्षातून एकदाच असते पडते काी सुट्टी.
माहिती खर्याचा नंबर आहे का तुझ्याकड.
काय म्हटलीस.
नंबर आहे काय.
माझ्याकडें
हम्.
ऐक की.
हम् ह् हम्.
तुझ्याकड नाही काय?
माझ्याकडे हय म्हणलं, स्टेटस बघतीस काय नाही गौरीच?
होय बघतोय की.
हम्म ह.
मॉडर्न झाले आता. बाहेर गेली की सगळी सुधरत्यात.
म्हणजे?
आ आम्ही तेवढं हाय.
पाठी मागं.
नाही तर काय?
अंकिता बोलत्या काय नाही?
आ?
नाही बोलत आता तर रूम पण चेंज केली तिन.
अं तुझ्या रूम मध्ये नाही?
नाही.
काय ग बाई पुरगी. त्यांच्या पण दिदीला बाळ झालंय वाटतंय की गं.
झालं असेल बाळ मला सगळं इंस्टाला तेन अनफॉलो केली. व्हॉट्सअपला तेन ब्लॉक केली. मग मला काय दिसत नाही आता तीजं.
होय? परवा ती ग त्यांची त्यांच्या ते मिलटरीत नाही काय? त्यांचे जिजू कोणते ती मोठी दिदी तिला झालं वाटतं बाई बाळ.
मला असं तेवढं म्हणत होती होणार आहे
अ परवा ठेवलेली स्टेटस. काल काय काल काय परवाच होतं बाई.
हम्म.
बारशाचं.
काय आता
काय पोरी आता इतकी वर्ष एकत्र हाय.
हम्म तेर बाई इ लांब असलेलंच बरं. जवळ असली कि असली असली गुणं दिसत्यात कनी
खरंच की.
पण म्हणजे आधीपासून ओळख हाय. आपल्या गावा कडची म्हणजे हय जवळचं. आता बाकीच्यांची पण कोण कशी असत्यात काय माहिती ना रूमवर.
मला तर तीतनं
काय म्हंटलीस?
हा हा. बाकी आणि काय मग?
आता मिक्सरच्या प ग्रुपवर आणि ग्रुपवर असल सोड.
हा ते सगळ्या मैत्रिणींचा हाय त्यो
हा.
काय माहिती बाई काय नव्ह पोरी तरी बाकी तु ये की घरी
उम्म आता आता पेपर झालीत की मग येतो.
बर बर चालतंय घे
कवा येणार?
आ
कवा येणार म्हणलं
कोण मी?
तूच की आनी
येतो की तुझी एक्झाम होऊ दे मग
आपली एक्झाम काय नेहमीच होते कुठ द आले
येतो येतो की बघु बाकी घरचे सगळे बरे आहेत.
हायत बघ
नाहीयेत
हम्म
आं
ऐकू येईना मला तुझं जरा रेंज मदे ये की हा
नाही पप्पा त्यांनी बोलत नाही त गं
अ
नाही.
हम्म.
फोन तेवढा करत्या सोड मम्मी
हा.
कोण बोलत पप्पा बोलत नाहीत बाय
काय म्हणटलीस?
तू बोलतेस का नाही म्हणलं
फोन वर तेवढच की ग भेटण वगैरे अह भे भेट भेटन वगैरे काही नाही
हम्म.
काय नाही तेच केलीय बाई काय सांगितलं अह
घरात माहिती होतं नव्हतं काय
नव्हतं कायच माहिती नव्हतं कुणाला ते पप्पा हा हाय सोड तस चांगलं आहे सगळं मुलगा तेन पण हाय चांगला आहे असं त्यांना पण सांगितले असते तर चांगलं झालं असतं न व्हय
हम्म.
ते नंतर ग
हा हा.
आता कस म्हणजे सगळं रिलेटिव मध्ये तरी पण हे झालं नव सगळ
अगं तेच की म्हणाले घरचे पण तेच म्हणाल ते सांगितले असते तर हे झालं असतं
हम्म
काय तिच्या डोक्यात आलं काय माहिती
ह बरी हाय नव
बरी आहे
हम्म
तिथेच असते कोल्हापूरला ती
सलापुरला तेम
अ ते हच्याात ग कनेरी मटण काय
हा
तिथं हॉस्पिटल आहे कि ते मोठठं कुठलं तरी
ह
तेथ
हम्म
आणि नवरा तिचाा ए एम आय डी सी मध्ये आहे तिथंच
हम्
दोघं पण तिथंच असत ती
गल्यासारखं चांगलं तरी पाहिे मग का
होय तेच की
हम्म
आता तेच सांगितले आता तू करून घेतलंच तोझुट्यूब बघ आमच्या इथनं काही हे नाही तिला पप्पाच बोलत नाही नाही म्हंटलंत घेत तर आम्ही तर काय करणार ग आमचं तर काय चालते मग
ह ज काय सोमर
ह
फोन वर बोलत जा म्हणलं तू
तसं बोलतो सळजरा
हम ह
स बे
आणि म
श्री हाय बघा सुट्टी ग्राउंड वर जाऊन आकता आ लालाय
हम्म
खेळायला गेलता ग्राउंडवर
मार्याता म किती आ पाणीयाली जा
त्याला शनिवार रविवार म्हणजे खोळा होतोय तो
पायजेच खेळायला काय वाट असे
आ
यायला पण पाहिजे सड आपण दहावीपर्यंत खेळायचं कि लगोरी
केळी एक का त्याय ल खेळलं सोड बाई दहावीपर्यंत त्याच्यानंतर कधी खेळायला मिळालं पण नाही राई
मीध एकदा बोल लागलेला माहित आहे तिला मी मारलेला तोंडाना
काय म शाळेतली मज्जाच वेगळी होती
का बंद वी पण ते राहती काय गे बा त्या समोर
होय काळगी प कधी दिसलेली बाई मला एकदा बाजारात
ह का
गडबडीत होती काय भाज्या घालती
हम्म
मी पण काय बोलवलो नाही बा
माझ्याकड तिचा तिचाच नंबर आहे अ सारखं ठेवत बि स्टेटस अगं शाळेत आता बघितलीस काय स्वागत परवा म्हणजे शाळा चालू झाल्यावर फुल तेन टाकून त
आमच्या वळेच या नाही ते जावा
बक्की अस अस फुल बिले टाकून स्वागत
होय आमच्या वेलेस चिंगळेबाई हो
हम्
पाटील मॅडम झाल्यापासून सगळं छानच
स सगळं चांगले झाले
प्रिन्सिपल झाले त्या आमच्या वेळेसच पाहिजे होत्या बाई
आप मशीच
काय म्हणतात नव्हते खरं छानच केल्यात शाळा पण छान केल्यात आतन सगळं हम
ह का पण आपण हेला की मे लकी गॅदरिंगला चह
हम्म आ त्याच्यापेक्षा पण आता काय तर भारी भारी केल्यात वाडतं बाई आणि गेट टुगेदर तर किती होते शाळेत
केली असतील सोड
आपलं सेंडोफ पण केल बघ आमच